हा बोला तुम्ही हॅलो, तू काय करत आहे? कैसे हे आप? हम् हम. मी तुमची मदत करण्यासाठी तयार आहे सांगा मी तुमचे काय सहाय्य करू. बंद कर, बंद कर ते हॅलो. त्याच्याकड दहा मिनिट मी बोलते त्याच्यासोबत. हॅलो नाही ना. हा स्पीकर वर आहे का? मला नाही येते आवाज. हॅलो, झालं का जेवण? हा माझा स्वयंपाक तयार झाला मला तुझा आवाज नाही येते पण तरी पण मी बोलते. माझ हे डफोन तीकडच असेल तर बग. थांबा एक मिनिट. आहे का? हेड हेडफोन. जाऊ दे बोल तसतच ये इकडं. हम्. तुला जेवण नाही करायचं का? भुक नाही लागली आज? हो करायचं की जेवण ह हे घे सापडले हेडफोन धर, हे घालून बोल हा. अरे मी भाकरी करते रे बाळा. हॅलो, येतो का आता आवाज?
एक मिनट ह.
हॅलो हॅलो
एक मिनिट एक मिनिट.
हा आला आला. हम्म, बोला आता. झाली का लिस्ट तयार?
नाही अजून लिस्ट नाही तयार झालेली.
कसा गेला आजचा दिवस?
आजचा दिवस चांगला गेला.
भूक नाही लागली?
भूक नाही लागली अजून.
य हो का. काय करायच तुझ्या आवडीच?
कर काय आता.
हम्म काय काय कागदपत्र काढून ठेवली?
काढायचे कागदपत्र अजून.
आता काय प्लॅनिंग बाकीचं उद्याच?
उद्याच काय आता ऑप्शन फॉर्म भरायचंय.
ह, कुठे घरीच भरायचं का कॅफे व मधी जायचं?
घरीच भरायचं.
सगळं काळजीपूर्व व्यवस्थित पाऊस थांबला का?
बाहेर चालू आहे थोडं थोडं पण आता थांबला सध्या.
हा पावसात गरम गरम भजी खायची मजाच वेगळी असती.
नाही नाही भजे का भजे बंद केलेले आता तेलकट तुलकट.
फ्रायर मध्ये होतात ना ज्याला ऑप्शन राहतं ना फ्रायर.
नको ते बेसन च नकोत.
नको का? तुला शर्टामध्ये कोणते कपडे आवडतात? कसे घालायला आवडत शर्ट.
मला टी शर्ट किंवा साधा शर्ट असला तरी चालेल.
हो का. साधा शर्ट बटनांचे शर्ट आवडतात.
तू काय करते आता?
मी भाजी केली आता स्वयंपाक पोळ्या, भाकरी, भाकरी करते बाजरीेची.
हो का?
आवडती का तुला?
हा मग काय.
बाजरीची भाकरी करते ते छान मस्त दळून आणली बाजरी. छान मस्त पातळ पातळ भाकरी आणि हच्यासोबत मस्त तुरीची डाळ खूप छान लागते त्याच्यासोबत. कांदा, लिंबू.
हो का.
चविष्ट होती एकदम.
मस्त आता कधीपर्यंत जाऊन आहे मंग तुम्ही.
आठ वाजता जेवण करू.
झोपणार कधी
झोपायला अ घरातलं आवरलं संध्याकाळच स्वयंपाक वगैरे सगळं झाड सलोर करून. आवडलं का मग थोडा रेस्ट करायची थोडी चक्कर रात्री कि म रात्रीच व्हय फिरून यायच जर अस आणि मग झोपायच.
ह
तू जातो का रात्रीच फिरायला जातो रात्रीचा.
नाही नाही
काबर दहा वाजता
आणि उठते किती वाजता सकाळी.
साडेपाच वाजता.
पाच.
हम्म साडेपाच ला उठते सकाळी व्यायाम करते. झाडुन लोटुन काडते छान आम्ही ना उन्हाळ्यात. पक्ष्यांना असं झाडावर घरट बांधलं ह्याच पाण्याच. पाणी, दाणे ठेवले त्याच्यात.
चांगली काम केली.
पक्षी, प्राणी, पक्षी येतात ना
हा.
चिमणी. आमच्या वाड्यात खूप चिमण्या येतात, कबुतर येतात.
हो का?
पर हो
आमच्याकड पण येतात.
हो का?
हम्म.
कबूतर, पोपट तर दिसतच नाही आता. ससा पाहिलेला हाय का ससा?
नाही ना, आमच्याकडे नाहीयेतं ससा अजून.
हम्म. ससा घासाच्या गवतात राहतो. घासाच शेत असलं का
हो का?
तिथं राहतात.
त पाहिलेलाय?
पण ते शेतात पांढरे नाही राहत, खरबड्या रंगाचे राहतात.
हो का?
हम्म, पोहायला येत का तुला पाण्यांमधी?
नाही नाही. तुमच्याकडे आहे का विहीर?
विहीर नाहीये, पण तळे वगैरे हाय अशे.
तळ्यात कोण पोहत? तळ्यात नाही पोहता
तू किती वाजता जेवतो?
मी का? मी जेवतो साडे अकरा, अकरापर्यंत.
हो का? काय करतो इतक्या वेळ?
अभ्यास करतो नाही, तर करतो.
हम्म, पिक्चर पाहायला आवडतं का?
नाही.
तारक मेहता आवडत आहे ना जास्त?
हा.
हम्म, तारक मेहतातला कोणता पार्ट आवडतो जास्त? कोण आवडतो?
सगळच आवडतं. आता नाही आवडत. आता पहिले जुने शो आवडत होते.
हो का? आता नाही आवडतं का?
हम्म.
ह, आताच तेच तेच. तुला किती मित्र आहे आता सगळी?
मित्र नाही आता मला कोणी जास्त.
नाही का? बाहेर नाहीे जात मित्रामधी? बरंय चांगलय. मित्र पाहिजे रे.
मित्र आता नाही येत काय? आता बनवान लागन पुढं.
दोस्त कामात येतात. कामी येतात दोस्त कधी आपण त्यांच्या मदतीला जा ते येतात आपल्या मदतीला.
हम्म
अजून चायनीज मध्ये काय काय तुला व्हेज बिर्याणी आवडती का?
ह.. आवडते ना.
पुलाव टाईप.
आवडते ना.
ह् मग उद्या करीन हा कधी तुला छान मस्त पैकी.
नाही मला साधी पण आवडते, साधी चांगली लागते.
साधी आवढते का खिचडी?
हा हा आपल्या डाळीची नसते का, हा
हा राशनच्या तांदळाचं.
हम्म.
छान होती ती खिचडी मस्त भारी लागती.
लोनच्या सोबत.
लोनचं ते
तू टाकल का लोणच हया वेळेस?
नाही ना, लोणचं करायचं होतं माझी आजी पारंपरिक पद्धतीने लोनच
हम्
च यावेळेस कैऱ्याच नाही भेटल्या थोडस लिंबाचं केलं मी लोणच.
हा, नाही कैरीच म्हणतोय मी.
कैरीच नाही, लिंबूची रेसिपी सांगू का तुला लिंबाच?
हा सांग ना.
अ असे मोठे मोठे बाजारात आता आषाढाच्या, ह्याच्यात लिंबू स्वस्त राहतात. मग असे मोठे मोठे छान लिंबू पिवळे रंगाचे असे ताजे ताजे लिं बू घेऊन यायचे. त्याला धुवन धवून काढलं का, छान मस्त कोरडे पुसायची आणि त्याला कापायची चारफुरी करायच्या त्याच्या बिया वगैरे सगळ्या काढून टाकायच्या नाहीतर कडसर लागत ते बिया राहिल्या ना कडू लागतात, मग बिया चार फोडी करायच्या आणि त्यात अ तिखट टाकायचं लाल तिखट, मीठ साखर टाकायची आणि हलवून हलवून हळद टाकायची.
हो का,
अ कोणी मोरीची डाळ टाकत मोरीची डाळ आवडली तर मोरीची डाळ टाकायची. हा आणि मस्त प्याक बन बरणीत भरून ठेवून द्यायची. चांगलं मुर्त ते महिना दोन महिन्यात.
आणि ते खराब नाही होत ना लवकर?
वर्षभर टिकत ते लिंबाच लोणच. फक्त त्यात ओलं नाही ओले हात नाही लावायचे त्याला.
मग चांगलं हाय.
अ लिंबू मिरची आवडती मला लिंबू मिरची पण करते मी तशीच. लांब लांब लिंबू मिरच्या घ्यायच्या थोड्याश्या कमी तिक टाच्या मिरच्या घ्यायच्या असा मिडियम जास्त तिखट नाही जास्त हे केलं. मिरच्या घ्यायच्या त्याला, हा मधोमध बघ चिऱ्या पोट फोडायचं त्यांची, आणि त्याच्यात मीठ वगैरे भरायचं. आणि त्यात असच लिंबू टाकायचं. लिंबू, मीठ, हळद,
हो हो.
मोहरी, थोडी बडीशोप, लसूण टाकायच. अन हालून हालून ठेवून द्यायची.
मीठ कोणत दगडी मीठ टाकायचंय का? आपलं साध.
साधच टाकायचं. दगडी मिठाचा अंदाज येत नाही.
आणि मसाले कोणते टाकतात?
मसाले काय काय लाल तिखट टाकायच. लाल मिरचीला नाही लागत. मसाले. फक्त मोहरीची डाळ टाकायची.
हो का.
हम्म. आता झालं माझा स्वयंपाक. अ तुझे पप्पा काय करतात?
पप्पा आराम करतात.
हो. आराम. करत जा म्हणाव सांग.
आपलं किती मिनिटं राहिलंय एक मिनिट अ,
बघ ना?
मग आपले झाले साडे अकरा मिनिटं आता होतच आलंय.
हा आता संपतच आला असेल.
हम्म.
दोन -तीन मिनिटात संपेलच ते.
हम त्यासनी.
ह चालेल मग. जेवण वगैरे करू छान मस्त पैकी. नंतर न करू राहिलेलं बाकीच.
हम्म. तस होईल.
तु कम्प्युटर वरच आहे अजून वाटतं.
हा कम्प्युटरवरच बसलेलो आहे. तिथूनच बोलतोय.
वाढली.
भांडे घासतय वाटतं.
टायपिंग च. भांडे नाही घासत. मी आवरते घरातलच. हम. भाकरीचा डबा झाकून ठेवला. सगळं झाक पाक. स्वच्छ ठेवून.
हो.